हॅलो.
हा हॅलो.
हा बोला झाल का चहापाणी?
हो झालं चहापाणी.
अ स्वयंपाक झाला? हा स्वयं
हो स्वयंपाक कराईल आता वैभव आल्यावर.
झाला झाला का?
हो का हा.
आवाज आता त्याला आवाज मस्त इंद्राला
हा हा मली मली फोनना तिच्या फोनात आवाजच
रिन्यू ते भांड्यानची पावती.
झाली का कधी जाय लागते मग ते?
आता रिन्यू झाली ना पावती आता काय म आता फॉर्म भरा लागेल.
झाली ना तुम्ही आणली ना पावती.
हो हो पावती आणली काढून. हा.
तुम्हाला जा जायचं बस सांगतलं अजून.
नाही अजग अजून जायचं काय आम्ही आता पावती घेवती आणली काढून.
पावती आणली ना शेततून काढून हो
हो का.
आता भांड्याचा फार्म भरायला लागेल भरतो म्हणे मुक्ता.
हो ना.
हम्म काय माहित मग आता ह. काय करते. तर
हो बाई आम्हाला भला अमा दिवसाची पावती घेऊन घेतली काही केलं तर नाही वाटते होती ना अजून.
हम्म,
पावती घेतली होती. तीन्या हम् आता काय माहित कधी करती तर.
हा हा हम्म,
त्याला झालं का मग ते केलं का.
कायचं नाही ना हो होईनच नाही राहिलं ते
मग ते विचारून पहिल्या सीमा ले म्हटलं विषय
हा ती नाही फोन झाल नाही का
हो ना नाही का आता त त मी आता त्या उज्वलाच नाही झालंे
हा
हा
हम्म जाऊआता होत नाही तर काय केले.
हा ना हे पद्माबाई म्हणून बाई आलं होते का. त्यांना क नाही
काही नाही नवीन नाही होतं.
हा म्या म्हटलं पाहिजे त्या बाईले आता नवीन याच नाही म्हणे ते.
हा नवीन याचा नाही. हा.
हा
हम्म,
मग मंग तिली विचवरून पाहिन म्हटलं मी
हवं ना. हम् हम् मग आ तुम्ही फोन लावला. का. ते मी अशी नुकतीच आरती करायला बसली ते ऋतू आणि येवई. एव्हा आरतीले ते स्वामी समर्थाची तर मग मी आरती करून राहिल. ते मग फोन आला मग म्हटलं मग तेनी सांगू देलं तुम्हाला आरती करून राहिल ते. हा हम्. म्हणून मग आता लावला मी हॅलो!
हॅलो हा मी आतला आवाजच नाही इंनर याला यला
ह नाही आता येऊन रायला.
हो का.
हम्म हम्म.
विचार जरा मग ते या कार्डाचा आला का त.
काही आलं नशन बाई त्याच इतक्या लवकर नाही ये ते. काही आलं नशन तचं हम्म. हम्म हम् हम्. हम्
जमादारी पावती आली तिथं चालते काल नव्हते
कायच.
ते पावती आली का.
हा पावती आलीचं चालते. मग आता पावती येईल ना भेटलच अशी.
हा मग ते आपल्या अगोदर घरलेच चालता का ते गटाचे पैशे माग.
आं.
अगोदर भरले चालतात तरी या
ह हा
पंचवीस तारीखच पाहिजे का
नाही नाही असं काही नाही आहे हेता आज भरलेत चालत
खाण्या बषता बसू या बाहेर होून घरून
पण ते मीनाबाईण त्या म्हनात सगळे जवळ मग पाहिजत ना सगळे भरायला तयार पाहिजत ना
काय हो मग भरतील ना मग सगळं विचारून
चार चार हजार ह्या बाया नाही म्हणत नाव काय कोणी नाही म्हणे काय काय सांगा बाई अशा म्हणत बाई ते सगळे जोड पाहिजत म्हणे मग सगळ तयार पाहिजं झाने भरले असे म्हणत जाय जाऊ आपल्याला जरा टाईमच लागते ना फैलगिल करायला त्यातला फैलगिल तयार करून ठू
हो हो तसं कत मग ह करून ठ
हम्म
आताच नाही साारकाचानी आला जमा जात तनच नाही याला
हा
शिमा आलता तुम्हाला कि तुम्ही लालता शीमाले
ते म्हणे मी लातो मी आठ लाजतो कधीी त्यावने माझ्या लागून राला म्हणे तुम्हाला
हा.
मंग मी ऐला आला डबल पिलक लागला मग के मलाच मग मी बोलली
ह ह. हम्म.
ग तू आरती कोंडा मी ल लो्या
हा हा. हाव काय हम्म. हम्म
आता जमादारींच काही घर नसत
जमादारींचा त्या बोवाचा नंबर आहे ना त्याच्यान हजार सवा अथळ्यात काम आहे ते
हो ना, तारी खाली आता मी पहि जर घर आणल
थिमा मागत जाय नंबर माग मी म्हटलं बाई त्या बोवाचा आहे तो नंबर माझ जवळ काही नंर नाहीे तो जमादारीन बाई तीया ये म्हटलं.
ह हो हा त्याच्या म लावून पाय म्हणातोगदर घरी अस
हा जमादारींले देतो ना, मी पाठून नंबर तो जमादारींचा तिले.
हा दे तिले म्हणजे म्हणातल क तिझ जमादारीन ले ईचारून पाहिजो न, त बोलून पाहिजो.
हम्म.
ते बोलते मग एखाद्या कतीच्या सग.
हा. हम
आरती जन ये करत नि ही का काय '?
काय सांगावें बईकरतात की नाहीत करत. हम्म.
हा.
हम्म. आता याचं दोघीचं देन करून जमादारींच तीच दोघीचं देन करूनयायच जमादारीच आण सारीकाच.
हा ह हम्म.
ह
आता इचार पुस परत जा तिच्यावरून घेत जा अगोदर आता हा.
हा ना हम्म.
लागेल डॉक्स का चा
हो रिकाम आपला टाईम हे करा. ह.
म्हणून म्हटलं विचारून घेत जा अगुदर
हो ना, हम्म हम्म.
तूकुट गेसता हा हॅलो ऋतु
अ ऋतू अटसाकच आहे ना बसे, हम्म. हमम.
तिने पाहिल तर का किती वाजले.
नाही ते चे
झालं हे आता पायर एक कूठ आहे ना,
हव काय हा.
हम्म. हम्म.
खतल का होद्या खत केत
आह
पत् चास का वाार तूुझ्या
आता काय माहित आलं नाही तर चालेल हे
हो ना मग आता बरजे भी
हो गरजचि चालतंय
आा
हम्म काही सांगल्यान जात ना रात्री काय
हा काही सांगतलं जात नाही हम्
हम्म
हा तल आं
जसरी चालता
लागली त्या पाहुणे खळाला ते पाहुणे आल ते आता आली गळगल ते
हो बाय
ते पोरायला लागेल ना शाळा आता आसपासून
हो हो हम्म
पोराला टाकलं ती कळल्या शाळत याच्या
हा शाळा बदलेली वाट त्याता
ते इकडे ते तेहे म ते कोण सार पहिले ते सुुभातध ते
तेची
ते इकडे ते आईच्यावर आहे ना संग्रामपूर हा संग्रामपूर रोड वर
सातपुडा ते
सपळा साातपळा
हम्
हम् त्या टलं दिेलेला हा
हम्म
आमझ वय हो लो खयस प्रकाच त
हो
अ का तु का स्वयपाक केला की जेवत नाही ना काही नाही मग तिथून म भूक नाही आता नाही आता म रो आता का पाय मी जेऊ खरे पोळ्या आहेत मंगायच्या किती मोठ्या
हह
समजेम काही करी होऊ पण जा
हम्म हम्म
बार
हा
ठी काय ना
हा हा
बोर का कु